मडम बर आहे सगं
हय की तुमचं कसं काय
हाय बघा बरं
किती आता किती दिस झाला हा टास् कालाय
काल सकाळी
हम् किती कॉल करायचे आहेत
तीच दाखवलंय पण एकेकांच्या पंधराच्या पुढे जात नाहीयत
बर बर तुमचे किती झाले
आमचे झालेच आज
हम्म परवा पण केल तसा ना परवा पण केल तस दवाखान्यात होेतो
हा बरं आहे का मुलगा
हाय, हाय टाके काढायचे, अजून पाच दिवसांन
हा का
हा.
ज का आजी घर हेेत न.
हूं हूं!
पडलेलं ना सायकल वरन.
सायकल वर न गेला हो, आणि ते ब्रेक नव्हता सायकलला अन पडला य तुमच पहिला आपला टास्क झाला त्याच पेमेंट झाल.
झालेलं की.
किती?
लई कमी झालेलं.
अ म्हणजे वीस कॉल होते ना?
होय, होय त्याच कमी झालेलं पेमेंट.
हं! आमचे सतरा, सतरा झाले कॉल, नाही पेमेंट वगैरे काय नाही, कॉलच सतरा झाले.
टास्क पूर्ण झालाच नव्हता का?
हूं नाही.
असं झालं व्हयं तीन कॉल साठी राहिल का फक्त
अ हा. ते म्हंटले होते की म्हणजे तस चालतय राहिलं तर कारण टास्कच ते टायमिंग संपलं होतं ना ते होईल म्हणून म्हटले होते पेमेंट, नाही काय झाल.
होय का.
हम
बरं बरं म तुम्ही त बरं
नाही की आता होय आताच आलंय कनन नंदेचं लग्न झालं आणि मग ते आता पाहुणे वगैरे रात्री च आले आता ननंद पाच दिवसा न हूं सात तारखेला
हम कुठुनलाय
ह तेच इस्लामपूरमध्ये.
दिली का बरबर.
तेच पाहुणे वगैरे रात्रीपासून आहेत.
बरं. आणि काय म्हणता?
हूं काय नाही म्हणा.
तुम्ही महाबळेश्वरला गेलेल का कधी फिरायला.
तिथं ती आमची शाळेची ट्रीप गेलती काओ.
मला जायचं होतं, म्हणून म जरा सांगितलं असतंसं ना आणखी.
बाहेची ट्रिप
म्हणजे आमच्या घरातले सगळे जाऊन आले, आमच्या चूलत जाऊबाई त्यांचे त्यांन गेलेले सगळे.
हं हं!
तुम्हाला सांगू का तिथे काय आहे, ते असं हिल स्टेशन आहे. सातारा जिल्ह्यामध्ये येते ओ महाबळेश्वर.
चांगलं आहे फिरण्याला, फिरण्याला तर चांगलं आहे ठिकाण ते.
हा उंचीवर त्याच्यामुळ थंड हवामान जास्त
आमचे तर आता निम्मी पाहुणे तिकडच आहेत. होय आमची मावशी वगैरे आहेत. होय चूलत नणंद आहे मा चूलत नंदा आहे दोन मावशी आहे बरेच पाहुणे
तुम्ही गेलाय का?
आम्ही शाळेत असताना गेलतो दहावीच्या ट्रिपला त्याच्यावर काय नाही. जायला कधी भेटल. आता आमची मुलंच म आता ह्या वर्षी होय मुलं गेलतीत ट्रिपला आता गेल्या वर्षी
बघायसारखे जास्त पॉइंट आहे तिथं असे वेगळे वेगळे धबधबा आहे. लिंग माळा धबधबा नावाचा
हाय भरपूर आता शाळा सुरू होणार आणि आता कधी तुम्ही फिरायला जाणार?
जाणार आहे असच म्हणजे दोघंच जाणार आहे नोरा बायको.
हम्!
मध्ये सुट्ट्या तर ना आम्हाला जायला मिळाल नाही जर घरात हे होतं तर प्रॉब्लेम झालता म्हणून. म्हणून आता जायचं होत.
बर बर.
तिकडं स्ट्रॉबेरी जास्त मिळतेय ना स्ट्रॉबेरी साठीच प्रसिद्ध आहेे ते.
हम्.
स्ट्रॉबेरीची जास्त करून शेती करतात तिथ, मग स्ट्रॉबेरी पासून क्रीम जाम जेली आणि काय काय चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीचा उत्सव पण असते आपल्याकडे कशी यात्रा भरते तसं.
हो.
स्ट्रॉबेरीच असते. एक तलाव एक हाय
हाय कि तिथं बोटिंग वगैरे होतं की बोटिंग होतय कि तिथं.
हा बोटिंग घोडेस्वारी
हम्म ते सनसे सनसेट पॉईंट आहे ना सनसेट पॉईंट तिथं घोडंसवरी येत आहे तिथं.
हा!
तिथं पंचगंगा मंदिर आहे पंचगंगा नावाचं आणि महाबळेश्वरचं पण एक मंदिर आहे तिथं मोठं.
त्या स्पॉट च पण नाव महाबळेश्वर आहे, आणि तिथल्या देवाचं मंदिर आहे तिथं त्याचं पण नाव महाबळेश्वरच आहे.
म्हणजे तिथं काय होते नद्यांचा उगम झालाय. कृष्णा, कोयना वेना, सावित्री कायत्र आणि गायत्री पाच नद्यांचा उगम होते तिथं, आणि तिकड जायला खरं म्हणजे ऑक्टोबर जून ते ऑक्टोंबरमध्ये जायच असते ओ.
हां हा!
हॅलो!
हा हा.
म्हणजे तिकडं स्ट्रॉबेरी बघयसारखं झाडं आणि पावसात जास्त हे होते ना हिरवा गार निसर्ग होतय. उन्हाळ्यात जाऊन उपयोगच काय तिथ सगळं असं ओसड पडल्याला दिसणार.
हो आता कुठे पाऊस सुरू झालाय गेले तर पुढल्या महिन्यात जायला पाहिजेलाय.
हा म्हणजे छान असं वातावरण तिथं होणार हिरव हिरव गार बघण्यासारखं
आणि काय स्वयंपाकत आवरल?
होय चाललाय की नाष्ट्याची तयारी.
हा ह तुम्ही ते गेल तर का नाही कुठं देवाला वगैरे?
नाही नाही म लग्नाच्या घईतच नाही.
तेवढ्याच सगळं लग्न विघ्न सगळं आवरून घेतला.
होय मग आता काय कराय तीन तारखेला पडला.
अन लग्न अरे बाबा
बर आणि मिस्टर पण.
हं
मिस्टर
आहेत.
तुम्ही आणि काय काम करताय का?
माझा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालाय बघा ऑर्डर वगैरे घेते. ह होय. सांगा तुमच्या इकडं काय? मेकअप म्हणजे सगळं हळदीचं लग्नाचं
म्हणजे किती लोक करताय काय वेळ.
ते लुक ते ते ब्रायडलवर असते ब्रायडलला किती लूक करायचे आहेत मेहंदीचे हळदीचे रिसेप्शन लग्न परत सप्तपदी वगैरे असं काय असते ना. ते ते ब्रायडल वर असते ते जे किती लोक असते त्याच्यावर पेमेंट असते.
त्याच्यावर असते वा तरी पण किती किती रुपयापासन सुरू आहे तुमचं?
पाच हजारपासून एका एक लूक. म्हणजे एक लुक कसा हम म्हणजे कस. एक लुक आता फक्त लग्नाच असला ना आता आमच्यात कसा एकच लुक असतो. फक्त लग्नाच म्ह ते पाच हजार आणि तुमच जर पॅकेज असलं एक दोन तीन याचं. तर सात आठ हजारपर्यंत जात ते.
कसले कसले पॅकेज
अ पॅकेज म अ तुमच्या आता दोन तीन लोक असतात तुमच्यात ह की नाही हा एकदमच असत त्या साखरपुड्या सं कट एकाऐकाचं कसं साखरपुडा पण त्याच वेळेला लग्न पण घेतात रिसेप्शन पण असते वगैरे
हळद पण घेतात जास्त करून रिसेप्शन नसते पण हळद असत
हळद असत्या सप्तपदीचा एकलूक असतोय अस असते ना अस परत ब्रायडल म्हट तर फेश हा मी हिंदी सुद्धा काढते
हा काय चांगलं आहे क मग भारी
हम्
आणि ते सगळं ते पेडक्युअर मेनक्युअर असते ते सगळंच करतय
ते नाही फेशियल आणि वॅक्सिंग करते फक्त ते ह हा पूर्ण असं याच शरीराच पण पूर्ण आपलं बॉडीच. आणि आपल्याला करायचं असलं तर ब्रायडलला र असत ब्रायडलला फक्त हाताचं पायाचं पाहिजे वॅक्सिंग कि अससं
बरं
स्
हा हा हा चांगलं आहे ते चांगलं आयब्रो पण सगळं आयब्रो ला तण किती रुपये घेता
आयब्रो नाही करत मी
नाही तेथ मग ते ते
आयब्रोच फक्त करत नाही फेशिल डिटेन क्लीनप
बरं
हो
मग आता करायला गेल्यावर मेकअपला गेल्यावर मग ते तुमचं दुसरं कोण तर संघ घेऊन जातय का
अ हम् नाही नाही मी एकटीच असते
ब्राडरला पाहिजे असलं तर वायब्रो करायचं तरण आता
आयब्रो आपण काय करून घेऊ शकतो ब आयब्रो ला किती वेळ लागतोय ते पाहि श होत कसं आहे त्याच्यात ते कसं माझा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालाय ते पार्लरचा कोर्स केला ना किंवा त्याच्या ते पार्लरमध्येध्ये ते वेग ह प्लर र् झाला की त्याच्यात मग टॅब्र वगरे सगळ येत मग मी आता पार्लर च जॉईन करणार होते हो आता पंधरा तारखेपासून आणि ते मुलग्याच अस झालं आता त्या मुलग्याला तीन महिने जपायला सांगितले मग त्याच्यामुं कुठं भय हो कुठं जाता येत नाही डोक्याला लागले हो डोक्याला लागले त्याच्यामुळे आता तीन महिने कुठ्र होय तीन महिने तपाासले त्याच्यामुळे आता तीन महिने काय करता येत नाही आता पार्लर न करणार होते
काय करून पहिला त्याच्यावर लक्ष द्या
हो आता हाय तेवढंच करायचं आता हाय ते आता हा चालू आहे तेवढंच चालू ठेवायचं
चाल ठेव
हा ठीक आहे